हा.
हम
अरे ते, आता बघितलं मी काय आ. फोन आहेत तुझा माझा आधीच्या फोनच तिथं. पेमेंट दा कवालेय मला.
हम्
तीस रुपये, चाळीस रुपये, आणि आता आपलं जे. फण झाल्यात ते झिरो इफेक्टिव्ह स्पीच म्हणाले. झरो इफेक्ट टू स्पीच.
म्हजे
म्हणजे आता मी, आधी सकाळपासून जे फोन केलेत ना.
हम्
त्याच कनी प्रत्येक नंबराच्या पुढं तू कसं जनरेट रिपोर्ट वर जा, म्हटलास बघ तिथं गेलो प्रत्येक रिपोर्टच्या समोर दिसाल एवढं सेकंद बोलासा आणि त्याच तुम्हाला, एवढं पैसे तीस रुपये चाळीस रुपये, एक्केचाळीस रुपये. होय पस्तीस रुपये असं दाखवाले, आणि आपण जे आता बोललोय त्याच झिरो दाखवाले चार चार चार तुझ्या नंबरच्या समोर झिरो दाखवाले.
आठेचाळीस रुपये
किती किती कॉल इफेक्टिव्ह आहेत. त्याच्यावर म्हटल्यात त्यांनी.
म्हमजे
आपला आवाज आपला आवाज आपल्या आवाजातलं चढ उतार म्हण किंवा अस त्या आपल्या आवाजावर इफेक्टिव्ह आहे. म्हटलं त रे त्यांनी.
मग सगळ्यात जास्त कोणाला मिळालं.
काय माहित
बघितल नाहीस का आठ फोन केलेस ना.
की चाळीस एक्केचाळीस असच आहे. नंबर एक नंबरच आहेत. अरे नंबरच्या समोर दाखवली ते
माहिती आहे ग मला. मीच सांगितले तुला ते.
मग
का मग तु म्हटली दोनशे रुपये मिळले का फोन
व्हयच मग मग त्यात पण त्यांनी लिहिले ना तुमच्या आवाजाच्या इफेट इफेक्ट वर ते पैसे त्यांनी देणार म्हणून मग एकट्या पोरगीला चौदाशे रुपये आलत म्हणून सांगितल नाही तुला.
एका टाइमला एका फोनला
एका फोनला नव रे तीस फोन झाल्यावर.
मला का पैशे तिथे दाखवत्यात.
तुझ्यात दाखवाले.
पैसे दाखवतात.
दाखवायले हा
होय
अ मग तुझं चालू झालंय की रे.
मी कुटु कुणाला फोन केला आणि तिथे टास्क
हम्म आवर कि रे. अरे थांब की जरा. रिसीव मध्ये आला असल रे तुला.
कॉन्फरन्स हॉलमध्ये जा तुला कि नाही तुला तिथ गेल्यावर तुला पैसे दा होलीका कुठे दाखवली आहे.
दाखवाले किती
मग तिथेच मला पण दाखवा लागल ह मग तिथच मला पण दाख
हम्म
आता मला तीन फोनचे पैसे दाखवल.
किती किती रुपये
बत्तीस आणि तीस आणि आठ
होय मग निम्म तर मिळतील की रे आपल्याला.
चोवीसशेच्या निम्म किती?
बाराशे, आपण हळू बोलाले म्हणून तस झालं असेल काय ते.
हा ते चघळायच.
मका झीरो दाखवायले.
मला का माहती कॅब तू घेतलीस म सांगितलेस मला तू मला कॅब माहिती
अजप हेत रेॉ
अगं तू सांगितलं म्हणून डाउनलोड केल. का मजा तुम्ही
काय कीर क आव्हणताले हम् काय बरं बरं तू काय सांगाल तास.
काय सांगाल तो विसरलो.
तेच गीत जह ते समज नॉनवेज
ठीक पाजी
हा हा
मामा त्या दोघांनापैकी एकटा कोण तर चहा पाण्याचा.
हम्म हम्म
चहा पी
वर्षभर आई शप्पथ मी तर जगू शकलो नसतो. बिना चहा च
मयुर मामा पाहिजे राव
आई ग एवढं
येताच नाही आणि तो
हम मग काय सोप हाय सोड पाऊस पडला काय तिकड
बारीक
हम्म कधी पडला. हे भगवान
दपारी
हा आमच्या इथं बारा साडेबारा वाजता पडला. मोठा
इकडे भारी होतंय एकदम काय बीचला पण
हम्म हम्म बरं आणि काय हम्म
काय नाही
हो धन्यवाद
हम्म किती वाजलं? चहा.
अम्म
सकाळी उठून जायचं चितं.
कितीला जाणाराय?
एवड्या लवकर?
मला वाटं नऊ दहा वासतं जाणाइस.
मम्मी जात्या आमची चार आणि तीन वाजता. पहाटचं. सात वाजता काय लवकर आहे.
हम्म.
तूला कुटं वाटालंय?
तिकडं.
मम्मी कामावर जाणार हाय ग बाई.
मम्मी होय. मला वाटलं उद्या सकाळी उठून, उद्या सकाळी उठून जायचंय तिकडं.
तुला खरच ऐकायला येन झालं, मी काय येत नाही.
का? का लाज वाटत्या? बायकुला ऐकाय येत नाही म्हणून.
व्हय
हम्म यायचं गप्प.
म मीच सांगा लागलोय मम्मी उद्या सकाळीं जाणार आय सातला, सातला तिला सोडून आलं की. व आवरायचं, आठ साडे आठ. तसाय तर मी एवढ्या लवकर? पहाटेचं जात्या तीन आणि चार वाजता.
ते माहितय की मला. मम्मी ऐकू आलं नाही मला. उद्या जायचंय सातला उठ पुन्हा असं आय कू आलं मला. मला मनून म्हटलं एवढ्या लवकर का?
तीन आणि चार वाजता पाहटचं जात्या म्हटल्या. आरे पण एवढ्या लवक सात ला जाऊन काय न दुवायची हाय वय ती.
आ म ते म्हणून मला ते बोलायलायस वाटलं, म्हणून मी म्हटलं एवढ्या लवक तर काय म?
नदी हाय ग आमची.
म कुठ जाणार हाईसा? सांगली. म आणि दुसरे कुठले?
अर पण सांग ते नदीवर जायचं काय काम हाय?
कुठं हाय म स्मशानभूमी?
स्मशानभूमी काय नदी पशीच असत्या असं काय हाय का?
व्हय.
आता गावाला नदिच नाही त मगं? काय सांगलील घेऊन जायचं जाळायला माणसाला?
हम्म म कुट हाये तुमची स्मशानभूमी? कुठं?
कुठं म्हंजे काय? ते तच आहे.
तिथं कुठंय.?
गल्लीपासन ज तुला नाई माहिती ग हाय तिथंच. तुला माहिती हाय का? मरोतवाडी रोड ला हाय मारोतवाडी थोड
माहीती आहे. म येताना लागतंय तिथं. मी येताना ते कडन सांगली कडन येताना हां तिथं बाण दाखवत्यात आत. पाहिजेत. उजव्या साईड ला.
उजव्या साइडला जात
आता हे स्कॉट बिल दाखलं तरी करावं हम्म.
राहिली एका तुला कुठला बोर्ड
थांबावा कट करतो.